हॅलो?
हॅलो?
हा, बोला, कोण बोलतय?
हॅलो?
कार्यावरून बोलताय ना?
हो, कार्यावरूनं बोलते.
हा. मगापासून फोन लावत होतो, लागला नाही फोन तुमचा.
तरी लागत न माझाही लागतं नव्हतां, आतां मी कार्यामध्ये आली तर तुमचा कॉल आला.
होय काय?
हम्म!
काय चाललय? चहा वगैरे झालां की नाही?
हो, चहां नाही झाला अजून, चहाचं घेत नाही मीं.
होय का?
हम्म! तुमचा झाला असेल?
काय बर? हो माझा झाला की, साडेपाच वाजले, पाच वाजतां चहा झाला. का बर का घेतला नाही?
अं चहा नाही आवडत मला. चहा नाही घेत मी.
होय काय? हा. तर हा चहा तर सगळ्यांच्या आवडीचाय की ओ.
हा म्हणजे कधीतरी घेते म असं रेग्युलर काही नाही. चहा आणि ॲसिडिटी पण होते नां मला खूप. त्याच्यामुळे मग मी चहा पीत नाही तेवढं.
होय हा बरोबर. ॲसिडीटी होत्या म्हणल्यावर मग काय चहाच हेच नई.
हो असिडी खूप जास्त होते म्हणून चहा सोडून दिला मी.
हो हा.
हम्म.
कुठ राहताय मी?
काय म्हणताय?
तुमचा आवाज कट होतय का? रेंज आहे काय तुम्हाला?
हो रेंज आहे ना मला. येतोय तुमचा आवाज.
हा म्हणजे तुमचां तुमचां आवाज जरा कमी जास्त होतोय.
होव का? काईतरी प्रॉब्लेमचय नीट आवाज पण येत नाही.
होय होय. आवाज म्हणजे एकदम असा आडकतय तरी. नाहीतरी येत तर नाही. म्हणजे वाईस पूर्णच कमी होतोय. अस होतय हा
काय नाही मुलांची शाळा वगैरे चालू झाल्या का तुमच्या आता?
हो झालं ना. मुलांची शाळा चालू झाली. म्हणजे आता सोमवार पासन होणाराय. सात जून काल काय परवा दिवशी ऍडमिशन करून आलोय आम्ही पण. ऍडमिशनची फी जरा आता भरपूर झाल्या. हो गावाकडे गेलो होतो. तर आता किती वाढल्या मुलांची.
हो ना खूपी वाढली आता मुलांची हो
इंग्लिश मिडियम मध्ये आहे का मराठी?
अ नाही इंग्लिश मिडियम मध्ये आहे.
हो का?
आता हल्ली इंग्लिश मिडियमच चालू आहे जास्त.
हो तेच चाललंय.
मिडीयम ला तर मराठी मिडीयम ला तर कोणच नाही.
हो ना?
हा आणि कस एकाच बघून एक इंग्लिश मिडियमलाच जास्त हा हा आणि आता त्यामध्येच मुलं जरा हुशार व्हायलात इंग्लिशमध्येच. मराठीमध्ये कोण जायला पण बघ ना आणि आता शेजार्यांचे पोर मराठी इंग्लिश मिडियमला म्हणल्या वर आपली पण म्हणणार मला पण तिकडच जायचंय असं होतय. तुमची मुल?
माझ्याही मुलांची चालू आहे नस हा, मुलगी, मुली मुलगी आहे हायस्कूल मध्ये, मुलगा कॉलेजला आहे माझा.
हा हा हा.
हम्म! टेंथला आहे आत्ता.
हा हा. बर.
तुमचे लहान असतील मुलं?
हा, लहान आहेत, एकादस गेलाय, एक तिसरीला हाय आता, चौथीला हाय, लहान आहे.
हो का?
हा, अजून ऍडमिशनच आणि, आता पुस्तकांचा, वहयांच, तर किती वाढलय. पहिला कस, मराठी शाळेला आपल्या मोफत मध्ये सगळं भेटायचं.
हो हो.
एक वीस रुपये, तीस रुपये, फी भरली की सगळं शिक्षण पूर्ण होऊन जायचं. हा, आता
आपल्या वेळेस काही एवढं खर्च नव्हतं.
हा, खर्च पण नव्हता, आणि असं म्हणजे, कोण म्हणाय पण लागत नव्हत, की बाबा शाळा चालू झाले, शाळेला जावा, पण आपल्या मनान शाळेला जायचो, आणि पुस्तक, वहया, गणवेश शाळेचा, हा आपल्याला फ्रीमध्येच भेटायचा.
हो.
होय क नाय?
हो, बरोबर आहे ना.
पहिल्यांदा, अ शाळेच्या, पायरीवर पाय ठेवल्या ठेवल्या जवळ-जवळ, पाच हजार पहिला फी भरायची
हो.
परत बाहेर आल्यानंतरन, पुस्तकं
पुस्तक, वह्या, मध्ये मध्ये चालू असत काही नाही तर काही. मुलांचं, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, फि भरायची ते त्याची फी भरायची, चालूच असत, काही नाहीतर काही. माहागाई पण वाढली ना खूपच
खूप खूप महागली आहे, होय.
हम!
आणि, परत ते गॅदरिंग वगैरे असलं कि, तेव्हा आणि
हो, तेव्हा पण ख
भरा, खर्च किती असतोय तेव्हा
हो ना.
म्हणजे आता शिक्षण तर इतकं, म्हणजे विकत घेतल्यासारखं झालय. शिक्षण.
पूर्वी कसं आपल्या माग लागायचे, शिक्षण घ्या, शिक्षण घ्या, म्हणून. आणि आता शिक्षण आपण त्यांच्याकडून विकत घेतल्यासारखं राहिल आम्हाला शिक्षण शिक्षण द्या ही वेळ आली आता.
शिक्षण
हो काणी हम्म. शिक्षण विकत घ्यायची वेळ आली म्हणजे आपणल्याला त्यांच्या पायरीवर म्हणजे त्यांच्या दारातच जावं लागते सारखं
हो.
हॅलो.
हा बोला मॅडम
हा तुमचा आवाज अडकतोय म्हणजे प्रॉब्लेम आहे का तिकडं?
नाही येतोय मला तुमचा आवाज येतोय बरोबर.
हा तुमचा थोडासा येत नाही. कमी जास्त कमी जास्त होतय. ह हम मग आणखीन काय?
हॅलो.
हॅलो हा येतो माझा आवज हा येतोय ना माझा आवाज
हो
हा ह. हा काय नाही म्हणलं तेच आता शिक्षणच विकत घ्यायची वेळ आली आपल्यावर
हम्
मुलांना तर शिकवायला तर पाहिजे का गुगल किती पुढं चाललंय.
हम्म हम्म.
शिक्षणाशिवाय काय राहिलेलं नाही आता.
हो आता खूप स्पर्धा वाढल्या आहेत. सगळं तो म्हणतो मी पुढेन तो म्हणतो मी पुढे आणि किती आता किती अअ टक्केवारी पण जास्त असते तरी पण अ हे आपल्या वेळेस काय नव्हत एवढं.
हो किती पन्नास जरी पडले तरी आपल्याला पुढ ढकलायचे. पुढच्या वर्गात घालायचे आता टक्केवारीवर सगळं चाललंय मुलांचं शिक्षण म्हणजे मुलांचं आता हेच
ऐवढे टक्क की मिळून सुद्धा काही काही मुलांच त्यांना खूप टेन्शन येतं कि बा आपल्या थोडे जरी मार्क्स कमी राहिले तरी काही मुलं टेन्शन घेता आणि त्याच्यातून म्हणजे डिप्रेशन मध्ये जाता काही काही मुलांच तर इतक अवघड होऊन गेलंय
हो. बरोबर आहे. म्हणजे टेन्शन म्हणजे पुढं आपल्याला घेतील का नाही आपल्याला कुठं ऍडमिशन भेटल किंवा काय होईल आपल्याला आवडत स्कूलमध्ये भेटल का नाही. हे मुलांना टेन्शन असतय. जसं कि दहावी झाल्यावरच टेन्शन वाढत ते मुलांना तसं आता, सगळ्याच मुलांचं झालंय.
हम्म!
शिक्षण भेटल का नाही, आपल्याला ऍडमिशन भेटेल का नाही?
तुमचे किती कॉल राहिले अजून, बाकी आहे का तुमचे?
माझे झाले आता, हा, एकच आहे लास्ट, तुमचे आहेत का बाकी?
माझा एक बाकी ये, पण लागतच नाही तो, कालपासून मी ट्राय करते. काल संध्याकाळ आवाज येत नव्हता, आणि आज लावला
हा, नाही प्रॉब्लेम सगळ्यांनाच यायलाय, व्हॉट्सअपला तस हम्म!
हम.
सगळ्यांना प्रॉब्लेम, जरा रेंजचा पण प्रॉब्लेम हल्ली वाढलाय.
हो, रेंज पण कमी जास्त होते, बरोबर.
होय होय, रेंज मूळ पण तस होऊ शकतय. हम्.
आं
गावाकडे आम
काय म, हो, आमरस चालूय की आता होय होय, करतोय. आमरस पोळी करते, आमरस पोळी पण खूप आवडत्या मला.
हो.
तुम्हाला
याच्या व तव्यावरचं तेला वरच करतात, आमच्याकडे आमच्याकडे कापरेवर, कापरेवरची भांडे असतात.
होय काय, कोणता एरिया, म्हणजे कोणतं हे येत तुमचं?
हा, नाशिक कडे
नाशिककडे काय, हा हा हा, बर बर बर. आम्ही उस्मानबादमध्ये मी, इकडे जास्त करून पिठाच्या पोळ्या करतात. आणि कोल्हापूरमध्ये जास्त करून, तेलाच्या पोळ्या करतात.
हा.
हा, कोल्हापूरमध्ये कस तेलाच प्रमाण जास्त आहे पोळ्यांना, तस उस्मानाबादमध्ये हा, आमच्या पोळ्या
केल्या तर मग मी
मी परत करते, एक मिनट ह तुम्हाला
बर.
हॅलो?